हॅलो.
काय तयाार आहे.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज नाही येऊन राहिला काय?
येऊन राहिला.
हा म्हटलं आवाजच नाही येऊन राहिला. कुठं बिझी होत्या बाई, किती दिवस झाले फोन नाही. कुठे गेल्या होत्या गावाले?
गावा लग्नाला गेला होता का.
हा आता उन्हाळ्याचे तेच आहे, लग्न चालू आहेत बस. तब्येत वगैरे नाही का चांगली?
तब्येत चांगली आहे. हम.
हो मी म्हटलं काय माहिती उन्हाच्याहेनं तब्येत ब बिघडली असेल तर.
नाही तब्येत चांगली आहे, हे पाणी पाण्याच्यान.
हो, हा ते याच पाणी पिल्यान.
अरवच त्या पाणीन्यान तर असच होतय.
हम्म थंड राहते ते पाणी.
हम्म घसा धरत.
हम्म, हम्म, काय म्हणतात लग्न चांगले झाले.
मस्त झाली
हा.
वारे
जाण आहे, तब्येत खराब करून घेणय आहेत, नाही.
हा.
बर आहे ना मग, तेच म्हटलं बरेच दिवस झाले फोन नाही लावला म्हटल, कुठं बिझी आहे म्हटलं. काही तब्येत नाही चांगली, म्हटलं आपणच लावून पहावं आज म्हटलं बिझी दिसून राहिली. हम्म, मग म्हटल आपणच लावून पाहाव म्हटलं फोन. काय म्हणता, बाकीचे काम वगैर झाले?
काम चालू आहेत.
हो काय.
आई कोण हाय. उन्हाळ्याचे काम चालू आहेत ना.
हा हा. हम्म, आमचे काही झाले. काही राहिले. काही चालू आहेत.
हो का?
चालूच राहते आता उन्हाळायचं आपलं बायाचं काय तेच ते कामय ना. उन्हाळा लागला की सूरु. लग्न जा घरचे कामं करा. हे घरचे कामं करा. चालूच राहते बायच. हम्म. काय म्हणते शाळा वगैरे? ऍडमिशन घेतली होती ना तू याच्यात शाळेत? काय झालं म त्या ऍडमिशनचं?
चालू आहे मग ते.
हो काय? ह मी म्हटलं काय माणती ऍडमिशनचं काय झालं मग? म्हणजे तू मग घरून पेपर देतय की जाण येन करतेय म?
घरून मुक्त विद्यापीठ मधून.
हाव काय? चांगलं होते ते. पेपर वगैरे बरोबर होतात.
हो आता तर नाही. एप्रिल जुलैमध्ये पेपर.
त्याची म्हणजे अ पेपरच ते ज्या दिवशी पेपर असता ते त्याच टाइम टेबल वगैरे सगळ? ते ऑनलाईन मग, म्हणजे येने येत का मग ते ऑनलाईन की काय मोबाईल वर येते?
नाही नाही ते पुस्तकं भेटतात.
हा हा.
आपण घरी अभ्यास करा. आणि पेपर साठी जा म.
पेपर साठी जा म. तिथं ते शाळा वगैरे सिलेक्ट कराय लागायची ना म.
नाही आपल्याला सेंटर भेटते. ते सेंटर वर जा पेपर द्यायला.
हा हा.
तुमचं काय चालूये?
बस काही नाही आता. घरीचय आम्ही. झाल आपला शाळा वगैरे झाली. ते आता ते हे चालूय ना ओ. मोबाईल वर आता ते. अ काय म्हणतात त्याला ते? शाळेत हे बोलावता ते. काय आठवतही नाही मले शब्दही नाही आठतते. म आता व्हिडिओ वगैरे टाकन चालूयेत नाव मग ते शळेतले.
होय. शाळेेत काय?
हम्म, असे कार्यक्रम असतात शाळेत. अन ते बोलावतात. काय म्हले नावाय नही येऊ लागले आठवत हे. माहितीय काय? आनंद मिळावा. ते आणि अजून असते ना काही? काय माहित आता आठवण नाही राहिला काय शब्द आयते तो.
ते अस होती. बरेच दिवस झाले विसर पडला की नाही. म असा विसर पडते. आठतच नाही शब्च नाही आठतच शाळेतले काही काही.
हा ह.
जाऊदे जे आहे ते आहे. व्हिडिओ पाहतात ते मी मोबाईल मध्ये. मोबाईलमध्ये दिस तेच अस काही काही थोडं थोडं. पहा मोबाईल मधून शिका थोडस आपून.
ह मग
काय म्हणती मग बाकीच?
बाकी काय नाही. आराम काम हे.
हाव. सोबत असेल ना मग कोणी शाळांतजायसाठी म. मुक्तविठ्यापीठ ना?
नाही सोबत नाही कोणी.
नाही काय? हम्म. बराय न म. अभ्यास करा घरी ते तरी बरयं मग दिवस अभ्यासत जात असेल माहिती नाही पण दिवस आहे ना?
कामच चालतात काही अभ्यासच नायी.
होत नयी कायी ऑनलाईन क्लास वगैरे, ऑनलाईन क्लास वगैरे पाहायचा हो अहो ऑनलाईन लावायची होती क्लास? मग म ते अं ए हें सर वगैर म्हणतात नां मग ते आपण जे शाळेचे नाव टाकलेले ते सर वगैरे सांगतात नां म की? आमच्या शाळेत या म्हणून तुम्ही? शिकवतात ना ते सर असं थोडयी घे एवढ देत म्हणून
रविवारच्या रविवारी असते अन् मग ते
हां हां हां! मं तेच तर म्हटलं मग जाण होत असेलनां रविवारी? तें रविवारी काय शाळेेत जाणं! हा तेच तर म्हटलं? रविवारी. ती उलट जास्त कामं असतात सुट्टीचा दिवस म्हटलं की बाहेर जास्त च कामाला येतात, हुं आता तस ही म्हटलं हे सरकारी शाळा वगै ते बंद पाडायचा चालूयं काय की, म्हणतात बीई सरकारी शाळा बंद होणारयं बंद होणारयंत चांगलंयेंत ना बुवा सारक सरकारी शाळा आता मे तो तर गरीबाच्यालेकरसनों कुठं च जा शाळेत. पण फी पाहिली नां आजकाल शाळेची फी, कितीयें कोणाच्यात भरोल्यात एवढी फी.
गरीबाच्या सरकारी शाळायं.
नयं ना, म्हणतात द ब‌ शाळा बंद होणारयं.
सरकारी शाळा बंद झाल्या तर ते कुठे शिकतील?
ते कूठे शिकतीन? तसं पाहिलं तर ते पहिला जुनं जे लोकयचं होत की मग ते तसं समोरही न अजून ते पिढी मागची. अं कारण मग ते लोक काय करत होते पहिले की, बाळ शाळेत नाही पाठवचेत मग जा अयं जग याच्या शेताक शेताची कामं कर नाही तर मग काही ढोरं वासरं घे कायी असं घे बस म लेकरू फिरतेचयं शाळानं हे बंद झाले का असचयं म.
बंद नाही हु द्या तेनं शाळा सरकारी शाळा कशा काय बंद होतील.
नायी बाई आता बऱ्याच दिवसात चालू होतं दे सरकारी शाळा बंद होतात बंद होतात.
नायी बंद कशा होती? सरकारी शाळा..
आपल्यासारख्याच्यान फी भरायलजातनाई शाळेची भरू नायी शकत आपण एवढी शाळेची फी.
शाळेच्याच शाळेच्या फी बी लय लया?
मग किती फी हाय शाळेची भरला जाते का आपल्याच्यानं?
आं.
सरकारी शाळेच कसंयंमाहितेय का? चालूयं, तिथं म्हणजे, वेळे वेळेवर जेवणही भेटते. दुपारी दुपारारीचं जेवण असते तिथं. आणि ड्रेसे त्यांच्याचकडून भेटते बूट वगैरे भेटते. सॉक्स भेटा टाय भेटते सगळं भेटते ना ते शाळे एवढाच आपला छा सरकारी शाळेत मग सरका कारी शाळेचा एवढा फायदा हाये अन तरी लोक हे प्रायव्हेट शाळेच्याच मागं लागले.
प्रायव्हेट शाळेत सर सगळं विकत घ्याल लागते पुस्तकं, टाय, बूट सगळं.
तो पुस्तक आज काल तीस, तीस चाळीस, चाळीस हजाराची पुस्तक हायत.
हुं.
मग किती पुस्तक महागायत आपल्याच्यान घेतलाजात का एवढे पुस्तकं महाग आपलं शिक्षण जसंच झालं आणि ते तस म्हटलं आता सरकारी शाळेतून काय लोक काय नोकरीवर लागले नाहीत काय? काय प्रायव्हेट शाळेतुन सरकारी लोक नोकरीवर लागतात काय असंय काही हाय काय? कां होतं सरकारी शाळेपेक्षा प्रायव्हेट शाळेत नोकरीवर लागतात. अरे ए लेकराच्या म्हणजे कसंये मा तेकाय लेकराचं एखाद्याचं मेंदूच तसंयं दिमाग असं सराय त्याच्या एखाद्या ज्या डोक्यात उतरलं की सगळ्याच लक्षात राहते एखाद्याच्या. एखाद्याचं नाही राहत लक्षात. मग काय सगळेच सगळेच थोडे नोकरीवर असतात, त्याला बा आम्ही. प्रायव्हेटमध्ये शिकलो कॉन्व्हेंट मध्ये शिकलो, तर सगळेच लोक, लेकर नोकरीवर आहेत काय त्यातली?
नाही.
काही आहेत, काही नाही आहेत असं हे‌.
जुने असोत अ एवढे शिक्षक हे ते पहले आथे सरकारी शाळेतलेच आहात की नाही.
सरकारी शाळेतलेच आहेत की ते, आणि सरकारी शाळेतले विशेष म्हणजे ते पदवीधर लागलेले आहेत.
मंग
ते तसेच लागले आहेत का आता? इथं कसं जे हे याच्यावर लागलेले आहेत, समजा प्रायव्हेट शाळेवर हे, कसं अस ते याच म्हणजे बीए झालेलं असते कोणाचं अ नाही झालेलं असत, कोणी बारावीच असत झालेलं. तरी बसायला नर्सरी शिकवा तुम्ही बारावी झाला असला तरी, मग ते काय? पदवीधर आहेत का ते, हे सरकारी शाळेतले शिक्षक लोक पदवीधर आहेत. त्यांना सगळा अनुभव आहे त्या गोष्टीचा. प कसं शिकवा लागते, लेकरासोबत कसं बोलायचं, कसं वागायचं सगळं त्यांला लय माहित असते. इथ काय एखाद्याची जीवार आली, कधी एखाद्याला एखाला मारलं, झोडलं बस झाला त
हम्म हम्म!
असं ही होते, मग चालू आहे लेकराच काहीतरी ते सकाळी उठा, सकाळची शाळा, लेकराची झोप नाही होत. तिकडून आल्यावर चिडचिड करतात, जेवण नाही करत. काही नाही लेकर, काय नाही करायचं? बरच आहे वो मम्मे. झालंय जेवण वगैरे झालं की काय?
जेवण झालं सध्यास. दवाखान्यात गेली होती ना?
हा तेच म्हटलं दवाखान्यात जायचं होतं, डॉक्टरला कसय माहिती ते घशाचं काम आहे. ते आतमध्ये घसा लाल वगैरे होते ना फोड बिड येतात, त्याच्यात मग ते थोडं गिळायला त्रास होते.
हा हो गेली होती ना.
हा तेच म्हटलं, काय म्हणे डॉक्टर बोलले.
काही नाही, गोळ्या दिल्या.
हा हा. हा तेच हे ना गोळ्या वगैरे घेतल्या की आराम पडते थोडासा. हझोप घीप घ्यायची जराशी दुपारी थोडीशी झोप घ्यायची थोडासा अभ्यासही करायचा म्हणजे कस अभ्यासत ही लक्ष लागते झोप घेतली जराशी दुपारी. आता हे तब्येत नाही बरोबर तर अभ्यास नाही करावा वाटत ना.
नाही.
हू अभ्यास नाही करावा वाटत, याच्यासमोर. बाकी अजून, आता आमच्यात अजून लग्नाला वेळ आहे म्हणा जायला. हो आता हे उन्हाळा आहेता जास्त उन्हाळ्यातच लग्न निघात ना. एकदा तारीख नाही निघत हे आधी.
हो, आता सगळेच्या तारीख पाहून तारखा पाहून लग्न काढतात.
एखाद्या दिवशी असं येते की, एक असं एक. एकाच दिवशी तीन चार लग्न असतात. मग कुठं जायचं? आणि जवळचेच लग्न एकाच दिवशी निघतात सगळ्याच्या सगळे.
तसही, यंदा उन्हाळ्यातच जास्त लग्न आले.
हू उ उन्हाळ्यातच जास्त असणार. आता या वर्षी अधिक महिना पण पडणार हे ना? हू आता उन्हाळ्यात उन्हाळ्याच आहे ना, अधिक महिना येईल. म्हणजे आता सगळं सारखंच हे. आंब्याचा रस करा, अधिक महिना करा उन्हाळ्याला. ह ह लग्न करा, सगळे सगळे्या सगळे काम इथंच करून घ्या आता, कुठे जायचं कामच नाही. हम्, आता काय आम्ही उन्हाळ्याच राहाल भेटे की नाही भेटत इतके दिवस हो. लेकराच्या लेकराच्या शाळेच्या हेन बाहेर नाही. हो ना अलीकडे ट्युशन वगैरे राहतात न, जायला नाही होत आता, पहिल्यासारखं नाही राहिल ना आता.
हम्म, ट्युशन असले की रायना होत नाही जाण ही होत नाही आता.
कुठ जाणं ही नाही होत.
हम्म.
हम्म. बर आहे ना, आता लेकरेली कसं शाळेच्या साठी आपल्याला तर ऍडजेस्टमेंट करावच लागते.
हम्म.
लेकरीसाठी आपणच ऍडजेस्टमेंट करावच लागते आपल्याले, आता लेकरू सोबत घेऊन गेलो तर लेकराचे हाव. शिक्षणात फरक पडते म आता. हम्म, आता हिचे पाहू आता उन्हाळ्यात क्लास वगैरे पाहू म्हटलं लेकराले दोन, तीन हम्म काही ड्रॉइंग वगैरे काही असेच क्लास लावून देऊ.
चालते ना लावून द्याले तर.
हम्म. लेकर म्हणजे उन्हात फिरत नाही तर म तेवढ्या न बाहेर जात नाहीत कुठं. तिथ काही ना काही गुतर राहतात ते घरी आल्यावर मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट अजून काहीतरी नवीन नवीन कोरण्याची देले अस उत्सुकता वाढते तेची.
हम्म, पाहिजेच काही ना काही उन्हाळ्याचाही क्लास पाहिजेच कोणता ना कोणता. रिक रिकामा टाइमपास केल्यापेक्षा बरं आय ना.
हा हां. असा विचार आय आता, पाहू आता काय म्हणतात तो आता त्याच्या भरोश्यावर आहे. ते जी उत्सुकता त्यांनी दाखवली की सला पानी आपल्याला काहीतरी करायचंय असं लेकराईनी जर म्हटलं तर म आपण करू. आता लेकरायचंच मन नसलं तिकडे आन आपण किती काही ओढतान केेली तरी नाही गेले तिकडे मग काय करणार आपण? हम्, आपलं काम आपण करत राहा, लाज नाही ना क्लास लावून दिली आणि तिला नाहीच ते म्हणजे पोले लेकराला इंटरेस्ट वाटला त्याच्यामध्ये मग काय करणार? ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे अशाच गोष्टीकडे त्या ओढा ला म्हणजे मग तेचं बरोबर ते समोरंच सेटलमेंट बरोबर होन जाते ते.
हम्म.
तिकडे ते बरोबर कॉल होते म त्याचा तो. नाही तर आपण आपल्या- आपल्या परीने आपण जर ओढल तयेले ते जबरदस्ती होते मग ते. लेकराचे डोकं काम हम काम नाही करत ना म डोक त्याच्यामध्ये, असं आहे ते. हा हं. बर आहे बाई मंग ठीके म करा म काम बाकीचे राहिले ते. चला मी पण माझ्या काम राहिली गई, आता उरकून घेते बाकीचे. थोडस बोलून घ्या म्हटलं बरेच दिवस कॉल नाही केला म्हटलं, म्हणून म्हटलं विचार लावत जा फोन मधी -मधी आठवण आली तर. हा लावत जाईल. ठिक आहे मग हा.